हॅलो हॅलो... हॅलो माझा आवाज येतोय काय? हॅलो हा आता येतोय मला तुझा आवाज.
हॅलो दीदी..
हॅलो हा बोल कि हॅलो.. नाही निवांत बसले तुझं काय चाललंय हा... हॅलो काय नाही निवांत बसल्या. बघ तुझं काय चाललंय म्हणलं. हॅलो... हॅलो.. हॅलो... हॅलो...
हॅलो तुम्हाला वॉइस येतोय?
आता ब्रेक झालाय. हॅलो, आवाज येतोय? व्हॉईस क्लिअर नाही आहे तुझी. हा आत्ता आला आवाज बोल... हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा बोल ना, आवाज येतोय मला तुझा... माझा आवाज येतोय.
हॅलो,
हॅलो, हा रेंजमध्ये ये थोडस.. हॅलो, हा रेंजमध्ये ये म्हटलं. हॅलो,
आहे ना. फुल रेंज आहे. हॅलो,